मला अवाज येतोय आवाज?
हॅलो!
हॅलो! हा येतोय का आवाज हा येतोय मला आवाज तुमचा. हॅलो! येतोय का ताई आवाज?
हॅलो!
हो मला येतोय तुमचा आवाज.
हा मला थोडं कॉलकट कॉल कट मग आता मी करणार होती ना तुम्ही केला पण,
नाही ना माझा फोन कट होून गेला ना,
पण म्हणजे आपला अर्धवट ब म्हणजे थोडं बोललेलो ना, आपण.
हो ना कट होऊन गेला तर रेंचा प्रॉब्लेम वाटतस मला वाटतंय ना,
हा ने नेटवर्कचा पाऊस आला त्याच्यात नेटवर्क गेला.
ब्रेक होतो मध्ये, मध्ये,
हो..
हम्म..
बघा तुम्ही एक दिवस ट्राय करून बघा मी सांगितलं ना भाकरीच.
हा. हा. हा..
आ तुम्ही तुमचं प्रमाण घेताना भात तेवढंच घ्यायचं. आणि पाणी थोडं कमी घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही एक ग्लास जरी पाणी घेतलं ना,
म्हणजे एक म्हणजे आता सपोज, चार पाच भाकरी आपल्याला जिथे एक सोबतच घेऊन ठेवायचां का. क अस थोडं थोडं... आता चार पाच भाकरी करायच तर एक सोबतच एवढं पीठ भिजयं काय चार पाच भाकरींचं.
हा म्हणजे एक पाएक. ग्लास नका घेऊ मग अर्धा अर्धा पाऊंड ग्लास घ्या मग चार पाच भाकरींच. आणि ते असं उकलून घ्यायचं ते. काय बोलता बोला.
एकच सोबत भि जू न यायचं ना तेवढं.
हा एक सोबत नाही पूर्ण पीठ पूर्ण घेता ना तुम्ही पीठ. त्याच्यावर तुम्ही ते सगळ पाणी ओतू शकता, आणि मग एकदम सगळ. ते मिक्स करायचं आणि मग ते मलून घ्यायचं आणि मग नंतर भाकरी बनवायच्या एक एक गोला करून बनवायच्या.
ते
एक हच्यावर ना ही संपूर्ण पीठ घ्यायचं ते. अ ज्याच्यात घेतात, काय बोलता.
आजभकरीत बनवल्या असेल दोन
नाही भाकरी नाही भात पण सकाळी सकाळी केल्या ना त्यातलंच भाकरी ठेवल्यात. आता भात बनवला आता भात बनवला हम्.
फक्त भात वाई भात.
काय बोलता.. भात कालवण आणि हा वाईट भात त्याच्यावर ते. कालवण बनवलंय माशच आणि ते मासे फ्राय केले. फ्राय करून घेतला हा.
हम् हम हम्... बाकी मग? पाऊस थांबला का तुमच्याकडे?
पाऊस मध्ये मध्ये येतोय ओ. येतोय, जातोय. पाऊस आला का मग नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो.
हो ना आमच्याकडे पण चालूय, हा पाऊसामुळेच बहुतेक असेल. आमच्या इकडे पण नदीला पूर आला मागे गल्ली सोडूनच आहे ना तिकडे पर पूर आलाय नदीला.
हो काय? एवढा पाऊस पडतोय? इकडे एवढा नाहीये. थोडा थोडा चालूय. आता ही एकादशी झालीय. आता पाऊस सुरूच राहील. म्हणजे होईल ओ पुन्हा चालू, बोलतात ना पडणारे खूप. हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो.